हॅलो
हा बोल की श्रद्धा
काय क आलंस ग
काय नाही मी मानताय बोल कशी काय फोन केलीस
आहे नाही त असंच फोन केलो तुझी आठवण आली म्हणून
अगं बाई लई दिवसाने आठवण काढलीस माझी
होय घराकडे येऊन गेल्यापासत फोनच करायनी सनी
काय हे कॉलेज हच्यामधून कुठं वेळ मिळतोय बाई रोज तर चालूच आहे न
कधी तर मैत्रिणीच्या ण काढावी
नाही ग करायचं म्हंटलेल तुला आणि कशात राहिलच बघते कसे आहेस मी हा हा
वईस ना मी कुठं फोन कराय नाही
होय काय काकीतन कशत बऱ्याच सगळ्या
हा आयत सगळी नव वातायत मी पण ना काय मी नाही म्हतो ती
नो टनशन
होर
बाकी आहेनी काय मग
काले
काय मग न्यू न्यू पदार्थ नवीन नवीन पदार्थ काय रेसिपी करतेस का नाही अजून
कधी तर बाई आता कुठं कॉलेज चालू झाल्यापासून कुठे काय करायला मिळतय तिकडेच सगळा दिवस जातोय
कॉलेजच असलं तर काय जमतच नाही स
हम्म माती
मी आलेलो त्यावेळेस ते मोमोज केलेल मस्तच झालेलं ग ते
तरच काय
खरंच छानच झालेलं
तो
माझ भाऊ स म्हन आलता कर कर दिदी म्हणून म्हटल मला कसं करायचं माहत नाही बाबा श्रद्धाला विचारतो म्हंटलं
हा हा
त्याच्यासाठीच बघ परवा म्हणाल तर तुला कॉल करायचं
हा
आणि फोन करून विचारव श्रद्धाला तरी आणि ते कसात राहिलेच बघ कसं केलेलीच ग ते
ते होय सोपपाा एकदम
नाही कसं सांग की जरा बघतो करून जमतात काय
हम्म काय पिट्टी घ्यायची आहे
म्हणजे आपला मै
हा माय गळेस त्याच्यामध्ये म मीठ तेल टाकून मळायचं ते करून ठेवायचं साईड ला आणि आपलं साध्या भाज्या नसतात ते ग हे आपलं कोबी शिमला मिरची अ आणि आणि काय घालतात कांदा घालतात परत गाजर घालतात
हा
हे सगळं बारीक कट करून घ्यायच
हा
आणि आणि आलं लसणाची पेस्ट करायची आणि पॅन मध्ये तेल घालायचं आलं लसणाची पेस्ट घालायची आणि त्या सगळ्या भाज्या घालायच्या आणि पर पर तून घ्यायचं
हा
जर पनीर आवडत असेल तर पनीर
पनीर हा हा
आणि त्याच्यावर मग काळी मिरीची पूड असते माहिती काय
हा हा माहती आहे माहिती आहे की
काळी मिरी जरा वर्ण टाकायची चवीसाठीठी म्हणजे त कट जरा आपण आहे यासाठी
हा
आणि सगळं परतून घ्यायच
हा पाणी वगैरे काय टाकायचं काय त्यात
नाही नाही त्याच्या म्हणजे ते अ कट करून घेतलेली असतीस ब त्या पला कनी त्याला पाणी सुटते ते पिळून काढायचं आणि मग फोडणी मारायची
हा हा म्हणजे वाफेवर शिजून घ्यायच
हा हा होय वाफेवर शिजवून शिजवून घ्यायचं त्याच्यावर जरा असं चवीनुसार मीठ टाकायचं
हा
टाकल्यानंतर पनीर पण तुला हवं असेल तर टाकू शकतीसस तू आणि कोणकोण चीज घालतात आवडीनुसार
हा प्रत्येकाच्या आवघडीनुसार
हा चीज घालायचं त्याच्यानंतर ते सगळं परतून घ्यायचं आणि सोया सॉस म्हणून मिळतोय हा ब्लक कलर असत काळ्या कलरच ते घालायचं टोमॅटो केचअप घालायचं आणि परत परतून घ्यायचं
हा
ते परतून झाल्यानंतर थोडा वेळ वाहवत ठेवायचं आणि पाच मिनिटांनी लगेच काढायचं
हा हा
पूर्ण सगळं गार करून घ्यायचं गार झाल्यानंतर जे आपण मै मैदात ते गो घे बनवले की मळूून
हा पीठ तयार केलेलं पीठ असते ते
त्याचा मोठा गोळा घ्यायचा लाटायच किंवा छोटे गोळे करून तू लाटून मोदक सारखंच ग
हा त्यामध्ये ते केलेल्या सारण भरायचं आणि ते बंद करायचं
केलेलं सारण करायचं हे बंद करायचं
हा
आणि उकडायला ठेवायचं पण हाफ म्हणजे उकडून क अ हच्यामध्ये अम् तेलामध्ये एक एक जण फ्राय व फ्राय पण करतात
हा म्हणजे अर्ध कच्च शजून घ्यायच आणि थोडश तेलामध्ये स पररतायत
ह किंवा होय छान लागते अग ते पण खर बाहेरच्या सारखी टेस्ट येत नाही ना घरात
ने कायतरी त्यांच मस्त चला असेल चूड
होय आणि त्याच्या बरोबर टोमॅटो चटणी पण करायला सोपी आहे घरी करायला
हा ती पण भारी होती ना
होय त्याच काय एवढं काही नाही आहे टॉमॅटो अ पाण्यात शिजवत घालायचं आणि ते काढल्यानंतर त्याच वरच साल काढायचं आणि अ टोमॅटो वाढलेली मिरची असते की चिली फ्लेक्स
हा हा म जलक
ते घालायचं मिक्सरला लावायचं आणि एका पातेल्यामध्ये तेल अ थोडासा एकदम बारीक चिरलेला कांदा किंवा आलं लसणाची पेस्ट घातलीस तरी पण चालते ते पर तून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ अ जराशी उगत चटणी आणि हळद हे सगळं तेलात परतून ती प्युरी त्याच्यामध्ये ओतायची हा िकल्यानंतर अ थोडा वेळ परतायचं पा पाच च मिनिटं ठेवायचं आणि झाली की तयार
हम्म ते पण छान लागते ना ग
होय मम सुबत लई छान
कधी सगळं अस करतेस श्रद्धे पदार्थ काय माहिती तू
घरात बसून काय काम सुट्टीच्या वेळेस
नशीबवाण आहेत बघ घरातली खाणारी,
एक एकदम बिघडल्यावर ओरडतात पण घर
पण तू बघ ट्राय करून
हम्म
तेच तर महत्त्वाचं असतय.
अगं काल पिझ्झा पण केलेला वय आम्ही
हा कसा झालेला.
अरे ते अंड घातलेला मी म्हणजे पिझ्झा म्हणजे पिझ्झा नव्हता असा,
हा
अ ब्रेड नसते काय
हा आपला सिम
साधा ब्रेड हा हा पॅन मध्ये ठेवलेला त्याला खाली जरा तेल लावलेलं ब्रेड कापून अर्ध अर्ध करून अस गोल त्या पॅन मध्ये लो फ्लेम फ्लेम वर आणि मग ते त्यावर अंड मिक्स करून कनी ते ओतलेलं उठल्यानंतर हा, मोठा करायचा नाही गॅस म ते करून परताय का त्याच्यावर सॉस घालायचा, सहा
हा
आणि कांदा ह त्याच्यानंतर, शिमला मिर्ची, हे सगळं घालायचं. आणि नि पाणीत ना आणताना ही आणलेलो चीन
चीज हां
ते घालायचं त्याच्यावर खेसायचं चीज आणि पंधरा मिन पाच मिनिटं ठेवायचं.
हा त्यांनी छान लागत असल चीज मुळे ते
होय. खरखर लई लाग ते चीज आणि वीस रुपयाला छोटासाच क्यूब, क्यूब येते बाई
ते तरी आहेच की ग सगळं महाग एवढी महाग झाली सगळं
खरंच की बाई लई महाग झालंय सगळं आता हिच्या पुढं आणलेय महाग होते असं वाटायला लागले
काय माहितीय बाई पक्की बाहेर बघितलीस गेलीस क नाही किती मिळते सांग बाई क्वांटिटी किती केवढसच देतात ते
खरंच की
पैसेच्या पैसे पण घालायचं आणि कसं करतात काय माहिती ते काय का कुठलं पाणी वापरत ात कसलं काय काय वापरतात
होय अगं त्याच्यामुळेच काय बाहेरच ख वाट त्यांच
बघूनच हा त्यापेक्षा घरात आणि भरपूर पण होतय सगळी पोटबर पण खातात ग पण करायच तलाच कंटाळा मला
अ त्याला करायला लईश लागतेर खाताना केवढ्या चम
बकी बघता बघता आता सगळे संपतेय
होय खरंच की कि ट्युशर कराल तुम्ही आणि तेवढ्याच संपलं असं वाटत ते
आणि ते करून आणि ते भांडे नाही घासा.
खरज की बाई,
तेच मोठं काम आहे पेकी करायला पण एवढं काय वाटत नाही.
हम्म
घरात खाणारी असली की नाही मग काय करायला वाटत नाही ग,
खरच आमच्या बा ख आमच्या बा तपासणी आवडत नाही.
ते पहिलेचे लोक असतात ते जरा च क तेच कि त्यांना त्यांच्या पद्धतीचच आवडतं
मुळात मुळात त्यांनाला क भाज्याच आवडत नाही त्या नुसता्याकडं धान्य म्हणतात बघ,
तो प्रॉब्लेम आहे.
कि भाज्या म्हणजे नको,
का खायला पाहिजे ग भाज्या पण शरीराला चांगलं असतं ना ते,
हम्म तेच कि सांगणार कोण खरे ह्याला सॉरी ह्याला म्हणाले हेणना
काय न आता उलट झालेय त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे आता आम्ही त्यांना सांगा लागले. भाज्या खा म्हणून माझ्या भावाची पण अशीच नाटके आहेत ग हे नको ते नको
आता सांगितलय ना मग, तसं कर आणि बघ खाते काय आवडते काय,
बघया की करण बघत ट्राय करून तर बघतो छान झालेल त्यावेेळेस तू केलेलीस की मी आलेलो तुमच्या घरी मस्तच झालेलं ते छान लागत होत.
रेंज प्रॉब्लेम आहे काय का,
मी तुमच्या घरी आलेले, नाही नाही येत की मला
तुझा आवाज कट होतोय.
हो काय,
बर
मला मी बोलते येते की गावाज
हम्म मधी आवाज जर अस कट झालेला आता आता येतोय बरोबर
हा हा तेच म्हंटलं माझ्या भावाला पण आवडतस काय ते वेगवेगळ्या
हम्म
ते तू ज्या घरी आलेल त्यावेळेस केलेल ते मस्तच झालेलं म्हंटलं,
बघ काय म्हणते बघ खाते काय बघ असल्या गोष्टीला आवडत असते. तल
ते ते वाढलंच पाहिजे सगळं बाहेरच चपाती भाजी तेवढी नको को ब खायला
हम्म चटपटीत पाहिजे नुसतात चटपटीत
फक्त चटपटीत नुसता खातोय काय नमस्ते आणि काय काय बाकी दुसऱ्यानी काय काय बनवून खातीस काय सोडून सोडून आम्हाला
आलं असंच काहीतरी बघायचं ऑनलाईन आणि खायचं करून
करायचं आणि खायचं मजा पण हो मजा पण येते सोड क ते करायला फक्तच सामान आणून द्यायला पाजब
होय लय काय काय लागते ग तेला
हा तेच कि बारीक बारीक स सगळ्या गोष्टी सगळ्या पाहिजेत
व्हा
मग काय बनवायला
मम्मी काय करायलाय
मम्मी आहे काय काय चहाच वगैरे काय काय चालू आहे चहा च टायमिंग